हा येतेय ऐकायला हा ऐकायला येतंय.
आणि काय काय नाही. आवरलंय सगळं.
हा हा.
हम् बर मला ह्याची थोडी माती पाहिजे होती. कुठल्या पार हाय? माहिती होती ह हेच स्वामी समर्थक पारायण
होय काय?
हा ते सात दिवसाचं पारायण म्हणजे कशा पद्धतीन करायचं कसं करायचं.
हा हा ह. अ स्वामी समर्थांच अ स्वामी समर्थ त्यांच्यावर श्रद्धा असेल सगळं होऊन जाते.
हा होय होय. म्हणजे कस सुरुवात कशी करायची असत्या. म्हणजे कुठल्या दिवशी कुठलं वार असं मी विचारालो य
हा हा हा हा गुरुवारीच अश अके तो सुरुवात करावी प पारायणला आणि कसं. स्वामी समर्थांच्या आपण पुस्तक आहेत भरपूर अ आध्यायस. स्वामी समर्थांचे अध्याय हे. पुस्तकाचं नाव लक्षात ईना मला
गुरुचरित्र
नाही गुरुचरित्र नाही स्वामी समर्थांचे अ हे म्हणून असत मा ह तुम्हालाच हा असं स्वामी समर्थ सारामृत पुस्तकं म्हणून मिळतं ते कुठेही मिळतं. उपलब्ध असतं त्याचं ते पुस्तक वाचावील शक्यतो गुरुवारी सुरुवात करावी कारण स्वामी समर्थां गुरुवार आहे असं आपण मानतो गुरुवारपासून सुरुवात करायची ते दुसऱ्या गुरुवारपर्यंत संपत बुधवारी संपत दुसऱ्या
हा.
गुरुवारच्या अर्ध्या दिवशी सातव्या दिवशी संपून जात होते.
हा हा
मग ते सारामृत आपण ठरवून टाकायचे आज एवढे अध्याय वाचायचे उद्या एवढे अध्याय वाचायचे हे सा दिवसाच्या आपण मागे पुढे करून संपवू शकतोय काय आपल्या कामाच्या बेतावर होल
हा
करायचा गुरुवारी संध्याकाळी स्वामी समर्थांचं त्या पुस्तकाला आपण नैवेद दाखवून संध्याकाळी जेवण करायच पारायण म्ह म्हटलं की सात दिवस उपवास संध्याकाळी एक वेळ जेवण संध्याकाळी सोडायचं आणि जेवण करायचं आरती म्हणायची समर्थांची आपण करतो तस उपवास सोडून जेवायच नं तरन स्वामी समर्थांची आरती करायची आणि नंतर उपवास सोडायचा. दिवसभरात आपण आपल्याला वेळ मिळल ते वाचू शकताय किंवा सकाळी आंघोळ झाल्यानंतर पहाटे पहाटे वाचून घेतलं तरी चालतं मग आपल्याला दिवसभर आपली कामं करायला मोकळे
हा हा
बरं पडत छान सांगितलं स्वामी समर्थ सारामृत
हो छान सांगितलं असं बर आहे जे मी आम्ही करणार होतो म्हणता त्याच जर तुम्हाला माहिती विचारल.
हा हा ह काही नाही निवांत काय म्हणताय?
काय नाहीये आमचं पण आता कसं चातुर्मास चालू झालं की मग जरा उपास तापास चालू होतात. अ थोडक्यात जर अस माहिती म्हणजे सांगते तुम्हाला चातुर्मासात
सांगा की सांगा चातुर्मास होय.
हा मग आता येत तया पौर्णिमेला आमचं कसं दिवसात जेवायचं अस म्हणजे चालू होतं, म्हणजे कसं कायम स्वरूपी व सात दिवस असताना जेवायचं आणि जर ज्यांना कायम असं बारा महिने जमत नाही त्यांनी हे चातुर्मासमध्ये तेवढं चार महिने जेवायचं म्हणजे आता हा ही आता येत्या ही
नाही ते चार महिन्यात आपण करायच.
करायचं हा चार महिन्यात जे जे आपलं जे पुण्य म्हणजे बारा महिने सहा महिने ते आम्हाला वेळ मिळत नाही. भेटत नाही हे चार महिने पावसाळ्याच असतात. मग त्यावेळी ते केलं की आपल्याला बी बरं पडतंय आणि ते आपलं हे पण चांगलं होत नाही पुण्य पण आपल्याला जरा भेटत खर्च असं ह्या य आ या लहान बेंद्राला ह्या पौर्णिमेला भाषा चालू होत्या मग भाषा चालू होत्या ह त्याच्या नंतर लोका चालू होत्यात लोका म्हणजे लक्षण सोळंकर हो मग ते कस गणपतीच्या वेळेला अ होय दर रोज अभास तर दररोजच करायच की चार महिने ह्या आता येत्या ही का ह्याची पौर्णिमा आषाढी पौर्णिमा
हा हा
आषाडीच की हा मग हा आषाढी पौर्णिमाला जे चालू होतय हे तर ते तुळशी पौर्णिमेपर्यंत हे करायचं
करायचं हा वासवा संते तुळशी पौर्णिमा
दिवसात जेवायचं मग त्याच्यात उपास तपास श्रावण येत. ते झालंस तर श्रावणामध्ये आमची लोपी चालू होत्या. मग लोपी चालू झाले की मग ते एका सन एक वेळ जेवायचं. त्यावेळी लोपी. ह मग आमचं कसं दहा दिवसाची लोपी असत्या एक सोळा दिवसाची लोपी असते. त्या कुणाची तर असं लाडूच म्हणजे सुगं दशमी लोपी म्हणून असतात ती एक. अस लाडू ओळायचे असते ते आणि ह आणि घारगीच लोपी घारगी म्हणजे घऱ्या करतो या्या घाऱ्या ची लोपी ते सोळा वर्ष असतय ते पण एकच दिवस असते पण सोळा वर्ष ओवाळायची असत्या मग त्याच्यानंतर रविवारी हा ते पदार्थ बनवून त्यांनाच ओवळायचं आणि ते पण रात्री पदार्थ बनवायच नाही दिवसा असोय पाणी वरे गळून घ्यायच त्याच्यात लोन घालायच अस रोज वापरतो ते मीठ नाही वापरायचं.
हा हा हा.
असं जरा दुधात मळायचं म्हणजे पाण्यात नाही मळायचं. म्हणजे ज्यांच्यात अतिक म्हणजे. जवढं सोहळं कराल तेवढ चांगलं असतं म्हणजे इकडं तिकडं जर लागलेलं असेल त्याच्यापेक्षा जर दधआ. त म्हले की चांगलं. हा मग त्याच हा. सोहळ्याच करायचं सगळं प्रसाद माग अज्व असत आहे ना ते .
हा हा हा.
मग त्याच्यानंतर ते घारगीच झालं मग त्याच्यात च च्र चंद्राची म्हणजे आता रात्रीच चंद्र असते की
हा.
आपलं ती चंद्राची लोपी पण असत्या अ मग ती पण एकच दिवसाची असते हा चंद्राची लोपी ती ती रात्री ओवाळायची असते सातला बसायचं ओवाळायला आणि साडे नऊ वाजेपर्यंत ती ओवाळ तोम्ही.
हा मग त्यावेळी काय नैवेद्य करायचं.
तर त्यावेळी नाही आता बदाम खास खोबरं. अ झालं तरर खूप थोडं बर्फी नाही तर कडी साखर. वापरलं तर चालत हा सुक निवत दाखवलं ह कडी कर ब खोबरं हे निवत दाखवायचं त्यांना
ब काय.
मग बाकीचं कस. अ म्हणजे निवद म्हणून येतय त्यावेळी मनुकं किंवा खोबरं लावलं तरी चालतेय कोण. करजा करतात कोण शंकरपाळी करतात कुणाला लाडू बनवतात. मग ते सगळं जास्त सगळ्यांच्यात जास्त. जास्त म्हणताना ते पंडितांना पण खपत नय नाही वीनाकारण ते ना नास होत ते. देवाला काय हे होतय पण ऊर. उरलेल ते पंडितांच्या कडन म्हणताना प्रत्येक जण काय करत्यात. थोडंस लय नाही करत. आता दहा दिवसात सगळीच ते निवद ओवाळला तर भरपूर निवद गोळा होणार. होणार ना. हा. मग ते त्या मूळ कसं करतात ते जर जास्तीत जास्त खडीसाखर आणि खोबरं. असं ओवाळतात आणि फळ ओवाळायची. हे अ सपरसंद केळी.
मग ते इतरांना देऊ शकत नाही ते पंडित लोक ते.
हो विकतात की त्यानी विकतात की पण कसं फळ विकायला येतंय. बदाम विकायला येतय मणुक विकायला येतय खोबर त्याच पाहिजेतर अस तेल वगैरे काढायला येतंय नाहीतर विकत द्यायला येतंय पण फराळाच कस कुणाला द्यायचं ते फराळाच पण थोडंफार देत्यात विकत लाडू तेन पण कोण घेतात कोण घेत नाही निर्वाण झालेल आमच्या धर्मात तर ते ओवळलेला आम्ही आम्ही परत आमच्या धर्मात ते कोण खात नाहीत कारण देवाला अर्पण केलेलं ते निर्वाण झालेलं असत मग ते ते आपण खाल्ले की आणि परत दोष लागतंय ते आम्हाला म्हणजे आम्ही ओवळायच आणि परत ते आवळेल आम्ही आणून खायच म्हणजे आम्हाला दोष लागतोय लागतंय ते मग ते आमच्यात ह घेत नाहीत मग इतर धर्मा मध्ये ते विकतात विकतात म अस माळावर तेन वगैरे असं जावून हे करून त्या ती लोकं घेतात. हा पीठ त्यांन साचलेला गोळा केलेल असतय ते रोजच ते पीठ विकत घेतात. त्यांना विचारत्यात तूप वगैरे सगळं त्यांना असं विकतात. ते हा. हा मग ते कसं करतात मग पंडित जेणे करून काय सांगतात तुम्ही निवद निवादापेक्षा खडी साखर आणि खोबर ओवाळा बदम, मनुके ओवाळा नासा नासावटी होत नाही फळ पण कसं चांगलं वापरतात कोण कसं म्हणजे कसं भेटेल तसं जाच त्यांच चांगलं असलं की ते टिकतंय आणि भरपूर फळ झालं तर काही खपणार आहेत काय नाही खपत मग अस म्हणतात त्यांनी वाळक ओवाळा शुद्ध ओवाळा चांगल ओवाळा. असं सांगतात पंडित म्हणजे जेणे करून हेच पाहिजे तेच पाहिजे अस काही नाही देवाला आपली जर आपण काय सुद्धा नसलं तरी जल गध अक्षदा एवढ तरी ओळलं तरी सुद्धा देवाला मान्य आहे अक्षदा हे आणि गंध आणि जल हे महत्त्वाच आहे हे सगळं पाहिजे हे असं काही नाही आहे आमच्यात पण धर्मातम म्हणजे आपल्या जवळ काय नसल तरी सुद्धा अक्षदा पाणी आणि अष्टगंध एवढं जरी ओवाळलं तरी सुद्धा देव समाधान आहे असं म्हणजे हेच पाहिजे तेच पाहिजे अस
होय होय असं काही देवाचं देवाचं काय नसतंय भक्ती महत्त्वाची महत्वाची असते आपण देवाला आपण काय देऊ शकणार शकणार नसतोय देवच आपल्याला देत असतोय सगळं आपल्याकडून काय देणार नसतोय आपण देवाला जे देवान आपल्याला दिलं तेच आपण परत देवाला देणार असतोय त्यामुळं आ मा आपल्याच्या आपल्याकडनं काय देव अपेक्षा करत नसतय आपली एक समजुत असत्या आपण देवाला हे दाखवणार ते दाखवणार
ते दखवड्या समजच देव काय पाहिजे मानत नाही देव काय खाऊ शकत नाही फक्त कसं देवाच्या नावावर आमचेच
आणि तुम्हाला एक सांगू देवान जर देवान जर खाल्ला असल तर कुणीच काही दाखव न देवा हो हो देव खात नाही दाख वायचं म्हणून दाखवतो आपण
दाखवत
होय होय देवे देवाला नैवेद्य नाव नाव आपण म्हणतो
हा ते काान शास्त्रात आहे कि देवाचं नाव आणि आपलं गाव
होय होय होय हो
अ आणि काय हम हा हा चालतय हम